हो तुमचा फोनच नाही लागत आहे. हो येतय तुम्हाला येत ना. हम्म तुमचा फोनच नाही लागत आहे मी बराच वेळपसून ट्राय करत आहे.
मी आता लावूनच बघणार होती तुम्हाला एकदा मधुराला लावला होता. हा नेटवर्क वगैरेह....
हो ना नेटवर्क कमी जास्त होत असेल बहुतेक. हो ना मी पण नाऊन पहिला आज इकडे हे पाण्याचं वातावरण आहे ना थोडंफार..
काय का. हो तेच ना सगळीकडेच बदललाय अस इकडे. हो का आज तिकडे एवढा पाऊस...
कीं नाही जेवन..
स्वतः हो झाले ना काय बनवल होता आज? स्पेशल.
आजम्ही आज आमही पालक मटन म थंडी मधलं
हो का बापरे मज्जा मग
हम्म हो ना आचा रविवार होता ना हे म्हणत होत. बनवा बनवा पालक मटन मम्मी न बनवल होत. हा त्यांच्याच बस पन
हो छान ला करतात.
हो छान बनत मस्त हम्म मी तर पहिल्यांदाच वाऐकल होत
हम्म हम्म तुम्ही अधिक.. खाल्लं नव्हतं का कधी तशी.
नाही आम्ही साधच करत होतो पहिले आपलं.. उकडून जस हो का हो नाही वातावरण वगैरे बदललं ना
हा हो हो.
नाही प आम्ही पहिले साधीच खात होतो हे मटण.. हाव का? हम्मम.
हो.
आज मीनल आली होती खरी ती सांगत होती मला इथे सेल लागला म्हणे मस्त मोठा.
हो खूप मोठा सेल लागला त एवढी भरभरून शॉपिंग केली आता गा...
हो हो ना हो ती मला म्हणत होती म्हणे वहिणी मी जाणार. गावाला.
हो.
हो ना ती सांगत होती मला म्हणे खूप मस्त मस्त वस्तू आल्या म्ह आता.. चालू आहे विचारा पण हे पाणीच थांबत नाही इकडे पण आज तसच होतं. हो ना तिकडे मस्त लागलं मग ते सेल चांगला प मेकअप. प्रॉडक्ट वरती अजून छान छान आहेत म्हण ते पाऊचेस.. मेकअप चे ठेवायचे बँगल बॉक्स वगैरे.. हो ना मला पण मला तर मेन म्हणजे तो बँगल बॉक्स घ्यायचाय. बांगड्या इतक्या झाल्या आहेत ना की बस. ते असं वाटत कि बांगड ठेवायसाठी एक वेगळा... कपाट घेतलेला चांगलं हो ना अस बांगड्यासाठी वेग.. ग कपट करा.
हो ते तर आहेच. सगळ्यांनाच वाटते पण पूर्ण कोणाकणातच होते..
ना हो तेेत हायच. ते मस्त आता नवीन नवीन ते हे बनवतात ना वॉर्ड्रोब बँगलचे.
तेच मस्त जेव्हा वॉल ड्राप करू तेव्हा..
हो ना तसं मी पण माझं चालू हाय गे यांना म्हटलं मी आपण तसं बोलवून घेऊ घरी मने मी बनवून देतो म ग बांगड्या ठेवायला हो ना आपलं सामान वगैरे ठेवायला एक वेगळीच जागा पाहिजे पूर्ण मी गेली मी इकडेच आहे हॉलमध्ये आमच्या हम्म
होव का
पण एक तर असं वाटते की एक मोठी जागा पाहिजे आपल्याला काही - तरी सामान ठेवायला कपडे मेकअप च सामान
हो ना तेच ना आर ते एवढे छान छान मिळत आहे असे ग्लासेसचे अशे हे एका खाण्यामध्ये ठेवायचे त्याच्यात सगळे ब्रश.. श वगैरे कंगवे वगैरे ठेवते. येतात खूप छान छान आलाय लिपस्टिकचे वेगळे...
हो लिपस्टिक च इतक मस्त आलेले ऑफर आलेले मेशोवर. ठेवायलाच जाग नाही माझ्या त्याच.. ठेवायलाच जागा नाहीं हाय हं.
रिकामा ऑडिओ
इतके मस्त मस्त शेड आलेले आहेत मीशो वर न्यूड वालेत. ते पण आता नवीन चालू आहेत ना लिपस्टिक न्यूड शेडच्या तशा लिपस्टिक त्यात मस्त हम्म नवीन तेच चालू आहे नो मेकअप मेकअप लोक त्यामध्ये निवडच
आपण कुठं जायचं म्हटलं लगेच अशी लावायला ते लाल कलरची ते बिलकुल लावू नाही वाटत लाल - नाही गुलाबी नाही आजकाल न्यूड कलरच चा -
हम्म लाल गुलाबी तर आता लावावच नाही वाटत हम्म त्याच म्हणजे असं ते जुन झालं आता ते लाल गुलाबी एकदम भडक वाटतात ते
हम्म
आता तर ते पूर्ण - आपला जसा लिपचा कलर आहे तशेच भेटतात सेम काहीच नाही असं वाटत पण नाही लिपस्टिक ला लावलेली
हो लावला आहे म्हणून हम्म पण ते एवढं पण फेंट नाही पाहिजे
ते समजत नाही
हा समजत नाही एवढं पण फेंट नाही पाहिजे थोडस अस दिसणार दिसायला पाहिजे हा
आता ते आलेलं नवीन नवीन शेड आपल्याला आता माहित पण नाही राहत नवीन शेडचे नाव यांना घेऊन जा लागते दोघांना शॉपिंग करायला सोबत
हो बापा आपल्याला घेऊ देईल का मग आपले पैसे आल्यार दो
नाही नाही न बाबा आपले आले की जाऊ
हा दोन
यांना दोघांना सोबत घेऊन गेले तर हे दोघंच सोबत राहतील ते दोघच राहततील सोबत हम्म सोबत सोबत राहत सारखीचेत आहेत ते दोघ जण
मग तू हे दिलं का मग मी हे देतो घे असं
हा,
अशी कॉम्पिटिशन खेळाला म्हणजे, या ना बरं आपला फायदा होतो.
हो मग आपण बनवून त्यांना, मला हे पाहिजे, ते पाहिजे,
हम्म,
अ सगळं घर, दुकान घरात,
मग झालं मग तर सामान ठेवायलाच जागा नाहीराहणार, कुठे हम्, म हो तुमचं झालं की नाही जेवण
झालेय झाले जेवण झालेय उद्या मम्मी
काय होता तुमचा
तयारी चालू आहे
हम्म हम्म हो का कुठे चालले?
ते त्यांच्या माहेरी,
हो का? हम्म आज मला मिनल देश सांगत होती, ती आली होती दुपारी घरी हो का हा ती दुपारी आली होती घरी, मण सांगत केला होता, तिने कॉल मला आज दुपारी. ती विचारत होते, की बहिणी तुम्ही घेतले होते, ना म्हणे ड्रेस. आम्ही मागे बाहेर गेलो होतो, तो ते कुठून घेतले म्हणे तुम्ही. घेतलेले आहेत की नाही, ते म्हणे की माझ्या साईज भेटतील की नाही भेट. हम्म जास्त भेटत नाही, म्हणे माझ्या साईज चे. म्हटले तिकडे इकडूनच घेतले, म्हंटलं मी पण तुम्ही घेऊन या म्हंटलं तिथून. हम्म हम्म.
हा कोणत्या दुकानातून घेतले होते तुम्ही?
महाराष्ट्र मधून घेतले होते ना.
हो का?
हम्म. तिथती मस्त आहे, छान व्हेरायटी आहे कपड्याची पूर्ण, जशी आपल्याला पाहिजे तशी.
हा,
हम्म आणि रिझनेबल आहे प्राईस.
हो. छान मिळतात तिथे कपडे, वगैरे क्वालिटी पण छान अस.
हो आणि साडी पण मस्त भेटते, मी एक साडी घेतली होती. हम्म लग्नाच्या साड्या मस्त भेटतात तिथे, मी घेतली होतीथून एक साडी.
एक.
महाराष्ट्रावरून, हा, हा
कधी,
हो मी घेतली होती इकडून. हम्मम्म माझी, पक्क्याची साडी तिथल कडं ची होती.
हो ठीक आहे.
माझं फिक्स झालं होतं ना. तेव्हा ती साडी जिथून घेतली होती. हा,
ते आता तुम्ही घेतली नाही, का ती साडी. आता तुमच्या पप्पांनी तुम्हाला घेऊन दिली होती ना, तशी... तशी साडी
हा हा
कलर घेते, खूप छान साडी ए
हा आणि अन् मग ते एंगेजमेंट साडी पण घेतली ग्रीन वाली ती, असा मस्त हे कलर ये असा एकदम ग्रीन नाई ये, पण वेगळाच कलर ए तो ग्रीन मध्ये
ह ह
बॉटल ग्रीन कलर ची,
हो.
त्यामध्ये मस्त दिसत, तो कलर छान वाटतय, असा तो हिरवा त्याच्यापेक्षा. तो हिरवा वेगळाच वाटतो एकदम... हो
हा
मग तुम्ही नाही जाणार का उद्या गावाला? भैया फेऱ्या मारत ए तिक
घरी पाहिजे ना, हाव का तुमच्या सोबत?
हम्म हम्म, ते फेऱ्या मार... हो
अच्छा अच्छा
ते सांगत आहेत मग काम, हे बंद कर, ते बंद कर, पंखा चालू कर हा पंखा बंद कर
हा, हो का?
हम्म
बाकी काय म्हणते, आज काय काय केलं मग सकाळपासून
आज... आज काही नाही ते क्लासचं चालू होतं... माझ्या पार्लरच्या, ते क्लास चालू होणाराय ना तो तर त्याचे डॉक्युमेंट जमा करायची होती हम्म... तो होणार ए आता चालू,
करणार ये
इथे जवळच ए आपल्या... अ गुरुमंदिर हेना? गुरुमंदिर है ना? त्याच्या जवळच ए, ती जवळचीच हाय इकडे ना ओळखीची मम्मीच्या रिलेटिव्ह मध्ये त्या करणारेत चालू तर मग त्यांनी डॉक्युमेंट वगैरे जमा करायचं सांगितलं आज, आज जमा झाल्यावर मग परवापासून करणार ए म्हणे चालू मग पाठव... पाठवून दे जा म्हणे तिकडे दोन
तिथे पण
हा म्हणजे
ब्युटी पार्लर आहे का तिथं कोणतं?
हे, हो, तिथं... तिथं एक ब्युटी पर्ल पार्लर आहे ना त्यांच, छान शिकवतात, मम्मी म्हणे मग त्यांच्याकडेच घे म्हणे तू लावून छान शिकवते म्हणे आणि ओळखीची पण ए म्हणे आपल्या हम्म... तर मग कसं होऊन जाते म्हणे तुझं
हो
हम्म हम्म
शिकवतात
हो मग ते
कोण आले
हो ना मग कसं, एकदा क्लास होऊन गेला की, काही नाही.. टेन्शन नाही मग आपल्याला आपलं, टाकता येते. ह् हम् त शिकवतो, म्हणे सगळंच स्पा वगैरे, मेनिक्युर, पेडिक्युर, त्याच्या काय असते प्रोसेस घरात? ते क्रीम कोणत्या राहतात, सर्व सांगतो म्हणे मी इन्फॉर्मेशन,
आणि ते तुमी गव्हर्नमेंटचा कोर्स, के केला का म्हणजे गवर्मेंट मुलीं शिक शिकवते गव्हर्मेंट मधून येतात, ना त्या मुली त्यांना शिकवते,
हो का, हो मी केलेला आहे, पण माझा पूर्ण नाही झाला ना तो कोर्स,
मी
हम्
कप की
हो गव्हर्नमेंटच्या क्लास, गव्हर्नमेंटच्या क्लासमध्ये पूर्ण देतात हो का श्रीमती
हो फुकटच हाय सगळं, त्यातले सगळे आयटम्स ते... हो तुम्हाला जर लागत असेल, तर मग मी तिला सांगते.
हो मला सांगा मग तसं, विचारचं म्हणजे काय काय आहे कोणत्या कोणत्या किट भेटतात त्याच्यात, काय, काय शकते, हम्म त्यांना विचार,